हॅलो जा कस कसा आहेस कसा आहेसा तुम्ही काही केला काय नाही अजून मी सकाळी उठलो नाश्ता विष्ट केलो मज्जा घेऊ म्हणा सगळं का आ आमच्या घराचच हे. नाही नाही अजून नाही नाश्ता झाले की हो. सकाळी पाच ला उठते व झालं झालं सकाळी पाच उठलेलो. जिमीला फिरवाय घेऊन गेलो आमच्या आमच्या घरात जिम्मी आहे माहीती काय ते पांढर कुत्रं. ती जिम्मी त्याला त्याला फिरवाय घेऊन गेलो त्याला फिरवून नाही नाही आम आम तुम्ही कुत्रे घेऊ नका कुत्रं चांगलं नसते आमच्या घरात आहे नवं लई लई पिडते सगळ्यांना. फक्त भोभो फक्त आहो फक्त ऐका तर माझं पहिला भोभो करते. करत राहते दिवसभर रात्रभर आणि सकाळी लवकर उठवते सगळ्यांना आणि फिरायचला चला म्हणते मग सकाळी फिराय घेऊन जाते पाचला मग सहा ला सहा ला घेऊन येते सहा ला घेऊन आलो की नाही मग परत घेऊन जात. जाते त्याला. परत आंघोळी तेनं घालते जरा मी पण आंघोळी घालते सातपर्यंत आवरते सगळं. त्यानंतर मग नाश्ता करा लावते नाश्ता करून झालं की नाही. नाश्ता करून झाली की नाही. मग ते नाश्ता होते आ-आठपर्यंत नाश्ता करून होते नाश नास्ता करून झाली की नऊ- नऊ वाजता चालू करते आणि मग फिर हं म शाळेला जाते काय मी. शाळेला गेली की नाही सकाळ सकाळी आमच एक एक्स्ट्रा लेक्चर असते सायन्स वय वय. आता आता आता नऊ व्हय नववी ला शाळेला जाते काय शाळेला जाते तिथ तिथ आमची एक सायन्सची मॅडम आहे त्यांचं नाव तेजू नायर आहे काय‌. ते मॅडम लय ढोलि आहे ख तेजू नायर ते मॅडम ल ढोली आहे काय ती शिकवते- शिकवते आम्हाला नाही नाही नाही मुस्लिमची नाही मुस्लिमची होती की रिझवाना सुतार म्हणून. ती पिन नव्हती ती ती शाळा सोडून गेली आ आता की नाही तिच्या जागेवर मॅक्सची एक नवीन मॅडम आल्या तेलवि मॅडम करून. ती ती स्नेहा तेलवि मॅडम करून हाय काय. ते कुत्रं तुमचं असून दे ओ चांगलं नसत कुत्रं‌. माझं ऐका की ऐका की ते झालं काय म काय पहिलं ते एक होते ते एक लेक्चर झालं कि दुसरे लेक्चर चालू होते. ते दुसऱ्या लेख म मॅक्सच लेक्चर असत अकराला असते अकरा ते पाच असते खरं मी दहा ला जात. दहा ला आमच एक एक्स्ट्रा लेक्चर असते हो होय होय सायन्स झाले की मग प्रेयर. मग प्रेयरला जाते प्रेयर तलीक आणि वरती येत ते मग होय होय मग मॅक्सचे लेक्चर होते मग मॅक्सच लेक्चर म -मॅक्सचं लेक्चर झालं सायन्स असं एक एक करून सगळं होते काय. आणि मग पिला पिला जाते क नाही. पियला गेले की नाही लई पिडत मला मला काय करूच देत नाही चांगली नाही त ओ हेनी. मला दिवसभर काम लावत्यात ना आमच्या घरात. मला तेनी दिवसभर काम लावण्यात आणि शाळा सुटत्या काय पाचला वंदे मातरम होते सगळं सु त्या मामी ख्याय त्यानंतर व प्रॅक्टिसला प्रॅक्टिसला जात होतो. खर आमच्या घरातली मला पाठवत नाही जाऊन नकोस म्हणतेत तुला लय वेळ होते तो अभ्यास करत नाही असं तसं असं आहो अभ्यास करतोय की खरं मी अभ्यास सकाळी उठून अभ्यास करतो मी तरी तुम्ही बोंबलता आमच्या घरातले पण मला कावत्या अस असते पाचला उठतोय कुत्र्याला घेऊन जाते फिरवत ते सहा वाजत्यात येऊन मग आंघोळ तेन करतोय मग अभ्यास करत ते जरा अभ्यास करून झाले की सगळं मग आवर ते तिजोरी बिजोरी वर होते त्यानंतर मग आमच्या घरात एक खिडकी आहे माहितय काय? त्या खिडकीच्या पलीकडे एक म्हणून आहे आहे पक्षी पक्षी ते पक्षी राहते काय त्या ते पक्षी राहते त्या पक्षीचा घरट माहितेय घरट घरट म्हणते म्हणजे ति तिचं घर पक्षीचं घर पक्षीचं घर रोज रोज र रोज देते रोज सकाळी जायच्या आधी देते आणि आमच्या आम आमच्या घराच्या बाहेर कि नाही एक फोर व्हीलर आहे तिचं नाव कि नाही डस्टर आहे काय? आणि पलजीगाडच्या साईडला की नाही आम्ही व्हॉलीबॉल खेळतोय आता की नाही पावसाळा चालू आहे की नाही. म्हणून जरा पाणी भरले तिथं हा पाणी भरले तिथं म्हणून मी खेळू शकत नाही आता. अ खरं आमच्या बाजू पलीकडे की नाही एक नाही नाही सोडत कि तिथं व्हॉलीबॉल तिथ हॉलीबॉल खेळाय सोडत होती आणि नंतर न आणि सगळं होते आमच्या घरा ऐका की आमच्या घरापशी एक अपार्टमेंट आहे काय त्या अपार्टमेंट मध्ये एक माणूस राहतोय. तेच सगळं वॉलीबॉलं करत्या व्ह व्ह वॉलीबॉलच तीच करते सगळं नीट काय तरी असू द्या की नाव नाही माहिती तिज मला त्याच्या घराची बहीर एक डस्टर लागल्या काय ति एक गाडी लागल्या आणि त्या गा त्या गाडीचं नाव काय माहित आहे काय. ते गाडी की नाही हुता आकया इथ काय म्हणत्या की होय नवीन गाडी घेतली की परवा मर्सिडीज मर्सिडीज मर्सिडीज. मर्सिडीजच टॉप मॉडेल होतं काय. म्हणून ते महाग लय महाग होत तरी मी घेतल असं यू यू घेतल मी. आमच्या घरात की आता आमच्या घरात साडी आमची घरातली साडी घ्याय गेलीत. की नाही मग ती साडी असं पै पैसा फक्त फेकत्यात. नाही नाही माझ ऐका की पहिला माझा ऐका आमच्या घरात एक टेबल आहे काय त्या टेबल वर तीन बॅग तीन बॅग आमच्या घरात की नाही फक्त ऐंशी हजारच पावडर आहे पावडरच किंमत किती माहिती आहे का एक एक लाख पंचवीस हजार होय होय आमच स्वतःच बँक आहे हो अ नव नवरत्न तेल नवरत्न तेल काय त्या नवरातन तेल मध्ये ते गार होते काय आणि कंगवा पिन् हाय आता मी कंगवा करालोय बघा चांगले दिसते हो माझी केस लई चांगले आहेत म्हणजे गोरा वय गो लई गोरा आहे मम्मे मग आमच्या आ आवाज आहे का आमच्या घरात कि नाय आमच्या घरात की नाही ते एक मशीन आहे काय. ते केस कटिंग करताना आवाज ऐका काय आता कसा हाय आवाज हा आणि म ते आम -आमला तेल हाय एक. दहा वी-वीस लाखची, वीस लाखच आंमला तेला हाय आम आमच्या घरात वीस लाखच अमला तेल आणि आमच्या आमची माझी आमची मम्मा कि नाही. आमची मम्मा फक्त ते पाच पाच लाखच रबर लावत्या तुम्हाला काय सांगु. आमच्या घरातली, आमच्या घरातली, फक्त पाच लाखचा रबर लावत्यात आणि आमच्या घरा ते गोल कंगवा आहे, तिचं वरचं दांडगं तुटले आता ते
नाही तुम्ही पाच लाखचा वापरताच्या पाच रुपयाला मिळतात शंभर.
आता उघडलंय ओ ते दुकान मग त्यात सामान ले महाग आहे, को -कोणच घेऊ शकत नाही तुम्ही तर त येऊ पन शकत नाही तुमला पिन तिथ पाय पण ठेवाय देणार नाहीत, काय तुम्ही तुम्हाला भ‌इर आलात का नाही. बाहेर बसूनच घालवतील असली माणसं आहेत आमच्या इथले. ते आमच सिक्युरिटी गार्ड तुम्हाला मारून काढल असं हायत. आमच्या नको नको तुमच्यासोबत नको माझं स्वतःच ल बिझनेस आहे.
अहो एक स्टार्टअप करूया पार्टनरशिप मध्ये फिफ्टी फिफ्टी फिफ्टी नाही तुम्हाला
आम -आमच्या हिच्यातलय बिझनेस आहे काय सांगू तुम्हाला. लय बिझनस आमच आता मला जमत नाहीऊ बिझनस, लय बिझनस आहे आमच तुम्हाला काय सांगू. अ किती पण केलं का क नाही तरी होत नाही हो. किती बी कळलं की नाही तरी होत नाही आता ते तुमचा काय सह आहो तुम्ही सेव्हंटी पर्सेंट का ठेवणार आ तुम्ही कशाला तुमच्यासोबत मी करत नाही ओ. या माझं स्वतःच हंड्रेड पर्सेंटच भेटणार हो तुम्हाला काय सांगु. तुम्ही माझं काय नाही माझ ले काय काय तुमचं कायच नाही, आता तुम्ही कुठं राहणार, मी कुठ तर तम्ही कुठं तुम्ही आता तुम्हाला तीस पर्सेंट दिले तरी मला शंभर पर्सेंट भेटते का सांगू काय माझं स्वतःचं हाय हो सगळं. आज सगळं माझी स्वतःची मार्केटिंग आहे. तुम्हाला माहित आहे का आम्ही आम्ही एक नवीन गाड्या केलंय मिन एक मर्सडीज. घडले बीएमडब्ल्यू रॉयल एनफीलड उघडले मी इंडट्री. इंडस्ट्री आहे की नाही इंडस्ट्री मध्ये तर माझं लेस सगळं काय चालते ते नाही हो.
तुम्ही ऑरेडी बुटी माणस आहात. तुहाला पैशाची गरज नाही फक्त माणजे बिझनेस मध्ये तुम्ही हे करा.
तसलं का नसते आमच्यात खर तरी पण तुम्हाला सांग सांगाय सांगतो काय मायकड हाय हो सगळं हा मायकड मायकड हाय. सगळं खर उगंच तुम्हाला सांगायचं म्हणून सांगितलो. कारण माझकड आहोत मायाकडं ल पैसा आहे, तुम्हाला सेव्हंटी काय तुम्ही हंड्रेड ते हंड्रेड पर्यं चला गण तरी काय नाही मला. फक्त की नाही तुम्ही हंड्रेड टू हंड्रेड ठेवलात तरी मला काही फरक पडत नाही हो. तरी मला चालतंय खरं
कोण करते ओ तुमच्या घरात बिझनेस कोण करतया?
माझ मोठा भाऊ हाय की दिवसभर टाइम म तेच बिझनस मध्ये असते वयवय रोज बिजन- सगळं बिझनसमध्येच असते. ते नाही नाही सगळ सगळं झालं तिचं ते झालं झालं ते बारका होता तवा आता मोठा झालाय. आता मोठा झालाय, ते कापड बघा आमच्या दुकान आओ आमचं शर्ट पॅडच बिझनेस आहे, मग इंडस्ट्री आहे सहा इंडस्ट्री सहा इंडस्ट्री हाय मग कापडाच सगळं हाय आणि आमच ती ख खंजिरीे इंडस्ट्री असते माहिते काय? पूर्ण खंजिरी इंडस्ट्री आमच हाय ते, अहो खंजिरी इंट्री किती इंडस्ट्री हाय की नाय खंजी इंडस्ट्रीजमधी ती सगळी इंडस्ट्रीज आमचच हाय, तिथं सगळ नाही आणि सगळ शाप अ देखी तुमचं, मला कशाला सांगायला तुम्ही, ते लाल मला माहीता काय, ते तर आता कालतच विकत घेतलय बघा कालच लाल महल विकत घेतले आणि आमच्या घराच्या साईडला लाल महल होळ बांधलेय, नवीन कोन, अहो ते ते, ते आमच्या घराच्या बाजूलाच हाय वो च्या घराच्या बाजूलाच हाय, आता मी विकत घेतलय, हा हा, दुबई, दुबई, दुबई आत आता दुबईला चाललोय बघा, वे टू दुबई आता मी, आता दुबईला जा जाणार हाय, माझं काय नाय, आता काम आता बघा माझं झालंय काय, नव्हिन तुम्ही विचार करायलाय, मी जऊन आले, तुम्ही मला कुठं सांगालाय तुम्ही आता गेल्या झोप व्हलाय व्हय लै, लै पैसा हाय आमच्याकडं, म्हणून सांगून राहिले, आमच्या आम म्हंजे, आमच्या घरात याचा रस्ता, आमच्या घरात, तुम्ही झाडू पोचा कराय आला की नाही तुम्हाला मी दोन हजार रुपये दिवसाचा पगार देत होतो. का सांगायली, तुम्ही फक्त माझे दोन वेळा आला की नाय, ट्रिपल घ्या कि म, एका मिनटात तुम्ही काय काय काम करताय जरा सांगा जरा मला काय? काम करताय तुम्ही, आ माझ्यासोबत आमच्या घरात झाडू पोचा करायलोय ते नाही, ते फॅन माहिताय काय, ते सूर्यन, सूर्यन फॅन, सूर्यन अहो बा बारावीला हाय, तर मिनटात माझ्या, तिप्पट कुठंन? काढणार सांगा, आता तुम्ही कुठं, मी कुठं, तुम्ही आता, तुम्ही आता, शिकालाय लागल्या मा मी अजून शिकाले खरं, माझं झाली
मला एवढा इंटरेस्ट आहे बिझनेसमध्ये, खरं काय इन्हेस्टर नक
मी मलखांम खेळते, मला त्या मलखांमध्ये मेडल आले, एक मेडल आणि एक ट्रॉफी मिळाल्या मला मलखांमधी, ती मलखांब खेळते किनई मी, त्यात व्हय, किती सव्वीस प्रकार हाय काय, या सव्वीस, सव्वीस प्रकार हाय आणि त्या मेडल वर काळ ब्रोन मेडल मिळाते काय मला, खेलो इंडिया, फिट इंडिया, दोन हजार पंच किस्सा हाय का माझ्याकडं, हे लै भारी हाय त्यात, मो मोदी सरकार हाय ना बीजेपी, अहो ऐक ऐका की, ऐका की, हॅलो, हॅलो तुम्हाला ते जंतर- मंतरच माहित आहे का, जंतर-मंतर? ते जंतर -मंतरच किती चालू झालं, हो, व्हय ते धर्मेंद्र प्रध आता नाय बघायची, त्याने रिझाईन केला, माहित आहे का तुम्हाला, व्हय रिझाईन दिला, व्हय, व्हय, केला, केला. ते आता सी जे पी, सी जे पी, माहितेय काय कॉक्रोज जनता पार्टी चे, म, ते मध्ये झालतं की नाही म पोलीसवाल्यांनी किनई पोलीसवाल्यांनी आपल्या त्यांच्या स्टिकमध्ये कीनई मोळात लावून पोरा पोरींवर वार केलेलीत तुम्हाला माहित हाय काय?
त्या पोरीने पण, खरं लै भारी केला, त्यानं हे रिझाईन केलाय स्कॅम लास्ट लै भारी केलं चंत्रमंतरच ते नीट खरी चुकीचं आहे, असं नीट एक्झाम लीक करायची नाय ओ, पाक ती पोरं वर्षभर अभ्यास करतात आणि शेवटी असं लीक होतात
त्यात जे लिंक करतात पैसा देऊन, आमच्यात काय नाय बघा आम्ही रोज आमचा आम्ही शिकते अहो सगळं अभ्यास तेन करते, सगळं झालं की नई मग काम अजून करते, वेगळेच ते नको ते नको मलाव, म्हणजे उगंच ते टाइमपास नको म्हणून की नी त्या पोरांना ता पो टाइमपास नको म्हणून मी गप गुमान असते. नाही तर सगळ्या पोरांना आजपर्यंत ढेकलं असतो उगाच ते नाय केला वय वय सहा सहा पोरं सहा पोरं सुसाईड केल्यात आणि तुम्हाला काय सांगु सहा पोरं सुसाईड केल्यात का आणि ती सहाच्या सहा पोरं सुसाईड केल्यात. ती ओव नीट जे ही टाइम सी हाय देऊ नका हे सगळं पिंते नका आता य य सगळं पण आता बंद होणार आहे बघा की मोदी सरकार मोदी सरकारांनी सांगितल्यात मोदी सरकारनं सांगितलं ते सगळं बंद कराय म्हणून आता पेपर वेपर सिट लीकच्या आणि ये पेपर केलेत की नाही एक दिवस आधी पेपर करायचा ते बा बारावीचा पेप ते झालेल ते माहिते आहे का तुम्हाला जंतर मं तर मध्ये बारावी ज पेपर लीक झालेल ते पण ती पिण पोरं आलेलीत काय? आणि त्या त्या धर्मेंद्र प्रधानना ते धर्मेंद्र वय ते धर्मेंद्र प्रधाननी किती दिवस टाइमपास केला. खरं शेवटी त्याने रिजाईन जा